एक कॉल असाच गेला वाया. काय दोन दोन कॉल गेले दोन कॉल म्हणजे तुझा नंबर सर्च करायला लागला की नाही. दुसऱ्याचा नंबर झालेला आहे म्हणून सबमिट होतय ते. असं का करते काय माहीत? गेलं तसच. सॉरी. मगाशी काय काय बोललो त्याबद्दल सॉरी. दुरावा नकोय, भांडण नकोय. फक्त तू आणि मी. तुझं मी सगळं ऐकतो.
काहीच ऐकत नाहीस तू विषय बंद करतो.
ऐकणार. विषय बंद कर काय? ऐकणार आहे मी तुझ.
सगळं ऐकतो. बघशील तू.
कशात?
आत्ता ऐकत नाही म्हणून तेसच राहतोय असं कुठं असते?
होय, मग.
तुला दुसऱ्यांचं उदाहरण का घ्यायचंय? तू माझंच उदाहरण घ्यायच ना फक्त तुझ्या लाईफ मध्ये दुसरं कसाला पाहिजे कोण? दुसऱ्यांचं मला सांगायचं नाही सायकॉलॉजी आहे. हे आहे, ते आहे माझी सायकॉलॉजी वेगळी असली तर का म्हणतो सारखं?
तस नव्ह.
मग कसं आहे? हम
तो आत्ता बदलू शकत नाही. पुढं कसं बदलणार ते मला प्रश्न पडलाय. माणूस आज म्हणल बाबा मी हे करणार. माणूस करून टाकते ना ते.
म्हणजे तुझा विश्वास नाही आहे असं झालं की नाही कारण, मी आता करत नाही म्हणून.
हम्म, तुला काय म्हणायच आहे समजायचं ते समज? बरोबरच आहे ना. तू रुटीन फॉलो कर. मला एक महिनाभर कंटिन्यू करून दाखव दररोज पाच ला ऊठ. उठतीस तू? एक दिवस उठतीस, आठ दिवस झोपतीस. हाई तुझ्यात दम?
हा मला नाही माहित. मला किती? कधी कंटाळा येईल. किती वाजता झोप लागेल? मला माहित नाही. मला झोप पूर्ण पाहिजे असते.
हम्म.
त्यामुळे मला पाच ला उठायची सवय नाही आहे. परत मला झोप आली तर, मी झोपू शकते. त्यामुळे मी तुला आश्वासन देऊ शकणार नाही.
तेच रे बाबा, म्हणूनच म्हणतोय ना मी.
मला झोप लागेलच कशावरून तू सांग ना? दहा ला मला झोपायचं ठरवलंय मी साडे दहा ला मी झोप तोय नाही असं नाही. हा आणि लवकर पण उठते साडे दहाला झोपल्यावर सहापर्यंत उठते. ओके. हॅल्लो
हम्
हा तर जेव्हा मला. का नाही करू शकत सांगतो की आई. मला जर रात्री झोपच नाही आली बारा वाजले एक वाजले तर काल मला अचानक काल इतकी झोप येत होती मला झोपल्यावर कि नाही झोपच गेली माझी. म्हणजे आडवं पडल्यावर बेडवर झोपच गेली. याला रिझन काय आहे? कारण मी दिवसभर काहीच दमलो नव्हतो शारीर शारीरिकरित्या. मेंटली नुसतं थकून चालत नाही. शरीरान पण थकायला पाहिजे.
मी थकतोय काय रोज?
मग.
काय थकतोय मी.
तुम्हाला इकडं तिकडं तर करायचं असते की नाही रनिंग करताय तुम्ही दररोज. बर ते जाऊ दे व्यायामच जाऊ व्यायामच जाऊ दे
तू कर रनिंग
मी पण व्यायाम करतोयस ना सकाळी. मला झोपेचा काहीच प्रश्न नाही आहे नाही नाही.. नाही.. नाही. नाही मी व्यायाम करतोय दररोज करालोय मी कुठं सुट्टी घेतल्या.
अ.. पा मला सांगून सांगून तोंडाला फेस आलाय आता.
हम्म.
बंद केल्यालं बरं ते सगळं सांगायचं.
हम्म.
हम्म खरंच की.
म्हणूनच तुला काल मी असा मेसेज केलेला रे.
हम.
तुझं प्रेम कमी झालंय काय?
करावं करावं लागणार मग.
हो..
हंम
खरंच होतय आपणच करावं लागणार असं नाही. तुझ्या ज्या अपेक्षा आहेत त्या मी नाही देऊ शकलो तर तसच होतय. आपल्या माणसाकडूनच माणूस एक्सपेक्ट करते जे मी भरून काढत नाही आहे अस झालं त्यामुळे माणसांमध्ये दुरावा येऊ शकतोय. दोन नात्यामध्ये दुरावा येऊ शकतोय.
येस तेच.
मला झोपेची काही तक्रार नाही आहे पण मला कधी झोप येणार नाही हे मलाच माहित आहे. काल अचानकच आली नाही का आली नाही मला काय माहित नाही आय डोंट नो. मी मोबाईल किती उशीर बघत बसला डोळ्याला ताण आला तरी पण झोप येईना उठून बाहेर जाव म्हणलं. तर सगळी झोपल्यात जरा आवाज केलं की उठत्यात लगेच. काहीच समजत नव्हतं मला डोक्यात तर कसला विचार नव्हता. पण झोप येत येत नव्हती. असं व्हायला लागलेलं असं कधी तरच होतय. तेव्हा माझं पाचला उठायचं बंद होईल. म्हणजे तेव्हा मी पाचला न उठता आठला सहाला. असं सहा नाही, सहा नाही, सात ला, आठला उठेन एवढाच फक्त फरक राहणार आहे.
तो आ
तसं मी का म्हणतोय तुझ्या जवळ अस आपल्यावर मी का बदलल बदलणार असं का म्हणतोय माहितीय आहे ना कारण मी तेव्हा फ्री नसणारच आहे जास्त जशी मी आताय. अजिबात नाही काय माझा जॉब असणार.
जॉब तू सगळे माणूस आता म्हण. माणूस आत्ता बदलत नाही. म्हणल्यावरती नंतर पण बदलत नाही एवढं लक्षात ठेवून घ्यायचं.
मग तुला पण म्हणू काय तू आधी कसा होतास? तू कसा होतास आधी?
कसा होतो मी?
ह्यावर नको बोलायला ते तुला माहीत असेल तुझ्यात आधी काय होतं आणि आता काय झालं. तुम्ही का बदलला मग, तुम्ही का मला म्हणत होता असं. कि मी तुझ्यामुळें बदललोय लय बदल झालाय. नाहीतर मी कसा होतो. काय काय केलो असतो. म्हणत नव्हता काय.
हा.
हा मग तुम्हीच बदल केलेला. तुम्ही नुसता बदलताय व्हय. आम्ही नाही बदलू शकत?
तू पण माझ्या लाईफ मध्ये येऊन दोन वर्ष झालं काय केल्यास शेट्ट केल्यास बदल
शिव्या देऊ नकोस यावर चालत नाही.
काय पण बोलू नकोस.
माझं ग्रुपवर नाव येईल मग तिथं
हम्म.
मी बाबा काहीच बदलाय नाही झाल.
कायच बदलाय नाहीस. तू काय शून्य.
हा, मी तुझ्यासाठी शून्यच आहे.
शून्यच रहा मग काय.
माझ्यासाठी मी शून्य नाही आहे खरं.
काहीच करू नकोस. तुला काय करायचं ते कर.
माझं माझं फिट राहायला मित्रात प्रयत्न करतोय ना. जेवढं जमते तेवढं करतोय मी दरोज असं नाही की आठ दिवस करतेय. महिनाभर करत नाही. हा.
तुला माहित तू आहेस तुला माहित मी काय बोलत नाही आता
हां.
हम्म.
तुला पटतच नाही. म्हटल्यावर तू कशाला बोलशील त्या गोष्टीवर
होयचं की.
माझंच चुकलं.
माझ्या लाईफ मध्ये येवून.
यस. नाही म्हणायला पाहिजे होत. तुला सुरुवातीलाच नाहीतर नाही म्हणून सोडून तर गेला असतास ना. तेव्हा काही त्रास नव्हता. काय नव्हत. काहीच झालं नसतं. लय मोठी चूक केली असं वाटालय मला. कारण माझ्या मुळं कोणाला तरी त्रास व्हायला आहे. ना मला नाही वाटत की मी मी तुला चूज करून मी माती खाल्ल्या असं मला कधीच वाटत नाही. माझ्यामुळ तुला त्रास व्हायलाय म्हणून माती खाल्ली मी असं वाटालय हा. खरंच वाटालय त्रास व्हालाय तुला ते मला नकोय. हम्म बाय मिस्टेक एवढी मोठी चूक करू नये. कधीच माणसाने कुठं फेडणार आहे पाप काय माहित मी तर हि सगळी मलाच नाही माहित कधी ना कधी मला शिक्षा भेटेल सोड. या सगळ्या गोष्टीची काळजी नको करुस. काही ना काहीतरी होणार. जगनंग हम्. बोरगावच्या आजीला आज ये म्हणलेली म्हणं मम्मी येत नाही म्हणली. उद्या येणारेत का त्यांनी? हॅलो. हॅलो.